ते आले आणि मी दरवाज लॉक करून घेत ठेवलं होत आतमधन
हम हम ह
माझ्या लक्षातच नाही दरवाजा उघडा ठेवाचाात ते कटकट कटकट वाजवाय लागले मी, काय वाजते काय वाजते म लक्ष तर अरे दरवाजा बंद आय
का ग तिथं ते पेमेंट साठी हे दाखवतय ग? हा ते वरती पॅबेट्स त आहे बग कोपऱ्यात, त्याच्यावरती मी आता टच करू पाहिलं ते आपली डिटेल मागता ये ते
हो त्या आता नई द्यायच्या
नाही
जेव्हा आपल पूर्ण सगळ टास्क वगैरे कंप्लीट होतील. आपल्याला दिसतय ते, मग तेव्हा द्यायची ते आता नई द्यायची आता काल द्यायची
ओके ते ठीक ये मग
कारण त्याच्यामध्ये ट्रान्सफर होते न ते पैसे सगळे म्हणून द्यायचे तेव्हा आता नई द्यायच्या अस
हा.
असा विषय, अग म तेच तुला पहिला फोन केला. त तू उचल्लि नई, मग ज्योतीला केला त ज्यो ती बिझी होती, ती कुठं गारमेंट मध्ये ह्य पत संस्थेत गेली होती ती त्यांच कायतर काम होत आजून, मग सारिका फोन केला, सारिका मला मेसेज केली परत का मी बाहेर ये आणि मी रिकाम झाले का पुन्हा फोन करील म्हणलं ठीक ये असं करत करत वेळ झाला.
ओके.
मग व वेळ झाला म्हणलं थोडा वेळ झोपून घेऊ आता परत संध्याकाळी करायचं म्हणलं तर, लाईट गेली नाही का दुपारी दुपात दुपा तासभर लाईट गेली परत मग त्याच्यानंतर अ हे आले मग नंतरन परत अ स्वयपाक बियपाक हे होत अस पकलाच वेळ झाला मला आज
ह ह के काय भाजी केली होती आज?
काय केलं होत माहिते तुला आज कांच आज मस् त तांदळाची खीर केली होती, क्वालिटी एकदम क्वालिटी खीर
फेवरेट आयटम उहू
भैयाला लई आवडली. आलु आलू भंगार नई आलू आलू चंगेजी, आलू चंगेजी
ह ह हअ नाही येत खाजवले ते ह
पुडी केली होती पुरी तुमि पुरी म्हण
अव्हा हो पुरी, पुरी, पुडी काय ते बई कायतरी हा पुरीच म्हणतो, मी बी पुरीच म्हणते, इकडेच पुडी म्हणता वाटत एक्स्ट्रच, एक्स्ट्रा. एक्स्ट्रा स्टँडर्ड लोक आहे का ते पुढे बध द्या.
हह. काय आ्ही तर
अ, ब ते,, बीडया पखोरीचे लोकं.
हा ना आगं तुझा आवाज गेला बग परत हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो. त इंजिन वगैरे निवडतं कालच. हॅलो. हॅलो. पाहिला.